हॅलो हॅलो हा हॅलो हा आवाज येतोय पण असं हा. तुटतोय आवाज एकदम मध्ये
हो का
हा
कोणाकडून झाला डायरेक्ट कट झाला का? अरे जाऊ द्या किती मिनटं झाला ताई तो कॉल?
बरं बरं हॅलो आवाज जरा तुमचा असा खरखरच येतोय कसं काय.
नाही नाही मी रेंजमध्ये बसलीये. सध्याच्या पावसाचं वातावरण झालेलं आहे ना. त्याच न तर मी खिडकीतच असलेली आहे हो. खिडकी का म्हटला तसेट प्रॉब्लेम होता ना
हा ते नेटवर्क मुळे खूप हे प्रॉब्लेम होतात सारखे चालेल.
बोला ना पुढं
हा बाकी ते. म्हणजे करोनात म्हणजे चांगला पमय झाला असं म्हणजे त्यामुळे जरा करोना मंग पण असं. काय काय वाईट घटना पण काय कायच्या घडल्या हम्म आहे त्या आहे त्यातच खायची सवय लागली पहिले. असच न मुल नाही हेच पाहिजे तेच पाहिजे मग हे तेच घरात. हा मंग कायच. अशी पण वेळ आपल्यावर येऊ शकते हे जरा त्यांना कळालं जरा थोडस
पप्पांचं पण म्हणजे सेकण पप्पा कपसपोटेलमध्येध्ये हा बोला हॅलो येत होते करना सेकं वेव मध्ये माझा पण लॉस खूप मोठा झाला म्हणजे माझे पप्पा जे पॉझिटिव्ह झाले ते हॉस्पिट हॉटेलमध्ये गेले ते काही घरी आलेच नाही
अच्छा
त्याचं म्हणायला गेलं तर आमच्या म्हणजे सगळ्यांसाठी तर खूप मोठा लॉस आहे
हा ते बाहेर जायचे का घरातच त्यांना हे झालं होत असं
तार होते भाऊ ऑफिसला जायच ऑफिस नंतर म्हणजे जे भाऊच हे झालं पण ते पप्पना ते कसे थोडेसे म्हणजे कधी सह सदावखर जायचे नाही ते अंगावरच काढायचे त्यांना काय वाटलं सर्दी खोकला आहे पण मग ते खूप झालं
अच्छा हॅलो हॅलो वे हॅलो आवाज नाही येते तुमचा हम्म
माे भाऊ आणि पप्पा हे हो म्हणजे त्या हॉस्पिटल टेस्ट आपण जितकं मानावं लागेल म्हणजे भाऊला पण रेडमी सि्हर दोन तीन इंजेक्शन झाले आणि भाऊची पण अवस्था फार बिकट होती त्याची ऑक्सिजन लेवल फार म्हणजे तीसच्या खाली होती म्हणजे मग त्याला एकाच हॉस्पटल हो त्याला सांगित पण नव्हत की पप्पां झा आणि पप्पांच हे झालं म्हणजे हे आमचे जे फ्रेंड सर्कल आहेत अ आज सगळे तर म्हणजे जाऊन जाऊ शकत न्हथे ना म्हणजे फ्रेंड सर्कल हो ते हो भावींचे भाऊ वगैरे मग त्यांनी पप्पांचं म्हणजे अंतिम डाग वगैरे दिला ते
बेकार तसं म्हणजे खूप त्यावेेळेस बेकार परिस्थिती होती
म्हणजे ती परिस्थिती अशी होती ना म्हणजे तई पप्पांचं म्हणजे दोन दिवस दहावा आहे आणि प पणज ते दोन उद्या धहावण आज आम्हाला समजतय आणि त्या डाव्यात पण म्हणजे इतकं परक्या सारखं म्हणजे कि आयुष्य भरायच ही म्हणजे जागा तर भरू नाही शकत की
हा म्ह ते शेवटपर्यंत त मला ते सल्स की आपण वडिलांसाठी ठीक आहे म्हणजे हे नाही केलेल्या वडिलांना जाऊ शकलो नाही ते
जाऊ शकली नाहीे ममी असं पण ठीक आहे म्हणजे भाऊ बण आहे म्हणे त्यां शब् आठवतात काही झालंे आ. दोघ मोठा भाऊ आहे बहीण आहे काही झालं तरी तुम्ही म्हण. सावरून घ्यामेकांना म्हणजे आज परिथि काही वर्स पहिले आम्ही इथे भांडायचो पप्पा सांना आमचं लग्न झालेलं आहे आम्हाला मुलत सुद्धा आम्ही इतके भांडायचो पण पप्पा गेल्यापासून असं हे नाही म्हणजे तिघं एकमेकांना इतकं सांभाळून घेतो आणि मी तर सगळ्यात लहान आहेत. म्हणजे मला म्हणजे डीन भाऊ खूप समवून घेतात. हम् आई आहे. आ आहे.
अच्छा हम्म.
चे जे कनेक्शन असतं मी पप्पांच्या फार क्लोज होते. माझं लग्न झालं म्हणजे जेव्हा माझ हो. अक्षरशा जे माझं लग्न झालं मला स्वयंपाक म्हणजे घरी दिदी, भाभी, मम्मी मी असायचा स्वयंपा कधी केलेला नसायचा मला पोळ्या करायला पप्पानी शिकवलेल्या होत्या. म्हणजे असं खूप गोष्टी जे टॉम बॉय सार मला मोठ केलं तू बाहेरच सगळं बघ हे कर ते कर आणि सासरी आली मी सगळ्यात जिम्मेदाऱ्या म्हणजे मम्मीकडे सगळ्यात लहान आणि इथे सगळ्यात मोठी सून आहे मी.
हा.
हा प्रवास खूप गमती जमतीचा गेला. बाकी अजून काय म्हणताय?
काय नाही मग आता तेच रोजची कामं चाललेली असतात.
हा हा हा मग याच्यासोबत अजून काय करतात तुम्ही? क्रोशियाच झालं. त्याच्यासोबत अजून तुम्ही बोला ना शेवणकाम करतात मग शेवणकाम मध्ये काय करतात तुम्ही?
शिवणकामाचं पण मी पूर्ण शिवते लेडीजचे कपडे सगळे. आणि अ हे हे लहान मुलांचे
त्याात
साडी नऊवारी साडी नाही शी शिवत मी अ ड्रेस शिवते. नऊवारी साडे नाही नाही हे करत शेवट बाकी सगळे शिवते. हम्म लहान मुलांचे कपडे झपले टोपडी पासून ते मुलींचे ड्रेस वेगवेगळ्या प्र कधी ब्लाऊज अस गोदडी हा बीजीच असते मी ते
हा!
आता आणखीन मी वेगळं काम केलं चालू केल आता ते दोन तीन दिवस जातात माझे असं ये.
चांगले ओ चांगले मा
हा टॅरो रिडिंग टॅरो रिडिंगच केलेय मी कोर्स.
हो का ते म्हणजे आजकाल जे लहान मुलांचे गोधडी वगैरे आजकालच्या जे जनरेशन ला माहत नाही ना. ते तुमच्या कोण त्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या माहीत नाही हाताने शिवलेली गोधडी वगैरे म्हणजे ते तुमच्याकडून ते माहित आमच्यासारख्या जनरेशन
हो मी पण हाताने नाही शिवत मी मशीन वर शिवते.
मशीन असेल तर बेसिक तुम्हाला माहिती असेल ना?
हा माहित आहे पूर्ण गोदडी लहान म्हणजे दुपटे बिपटे ते असतात ना ते शिवून देते मी आता कोणाच असलं हे. एक दोन एक्स्ट्रा पण शिवून ठेवले असतात येतच अचानक मागायला. नाहीतर मग नाते अस तर त्यांना भेट म्हणून देते कोणा बघायला जाते.
चांगले ना म्हणजे हो आयुष्यभर मुलं मोठ होईपर्यंत लक्षात त्या आलेल्या होत्या तई त्यांनी आणलं खूप छान आहे.
ह्याच मी पिशव्या पिशव्या शिवून ठेवते. संक्रांतीला वाटते मी विसर्वांना पिशव्या
अरे चांगले नाजे स्वतःला स्वतःच्या हातची कला आपण दुसर
कारण आपलं हे पण होतं ना समा समाजसेवा पण होती. दूषण मग प्लास्टिक पेक्षा वापरायचे नाही हम्म
म्हणजे आपण एक ते म्हणतात ना आजकाल प्रदूषणाला तुम्ही थोडस
हा
प्रदूषण कमी करायला.
मग ते त्यांना मग असं ते एक दिवस अ वर्षा आड मीअ ते पिशव्या वेगगळ्या प्रकारच्या शिवते एक वर्षाला वेग देते वन काहीतरी एक वर्षांनी
हा हा सर मग तुम्ही आज काल पर्स वैगरे येतात ते देईल का ट्राय करत
हा ते करते पण ज जे पर्सच ते अ हे होत नाहीअ म्हणजे चेनच जरा थोडा इश्यू होत माझ्याकडून
सिमपल अच्छा अच्छा सिमपल मशीनच हे असतं ना मे बी त्यात तुमची जी रेग्युलर मशीन असेल त्याच्यावर चालत नाही म्हणतात ना ती सुई असं काही असेल ना
नाही असं बॅग पण ते जाड जाड बॅग नाही चालणार या्याच्यावर त्याला वेगळं लागतं ते ते जरा मशीन द
मशीन वेगळ लागत ना हो हो हो जे तुमच टेलरिंगच असतं ते रेग्युलर असतं ना
हा हा ते रेग्युलर म्हणजेे ते फुल शेटेलजीच आहे अता तसवा पण म्हणजे आहे म्हणजे त्याच्या मी गोदडी अशी मोठी पण शिवते असे कपडे असे हे करून घेऊन ओन
अरे वा अरे वा म्हणजे खूप कााही शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून ना
हा
चांगलंय नाही शिकण्यासारखं पण आहे तुमच्याकडून भरपूर ना तुम्ही म्हणतात ना आजकाल म्ह म्हणजे अ अस विणकाम वगैरे म म्हणजे भेटत नाही ना सहसा असं. अन् आजकालच्या यांना बस म्हणजे एवढं हे नसतं ना.
हा ते तर राहाच होतं पण मला आवड आहे. ते करायचे त्याच्यामुळे बसलेले असते करत आपले दिवसभर. हा असं गावाकडे हा गावाकड हो हो आपलं काम आपण करायचं आणि त्यातून चार पैसे पण भेटतात ना. वेळेचा सदुपयोग पण होतो.
चार लेडीज ला जमा करुयाचं याचे धुने धुवा त्याचे धुणे धुवा.
अँ कारण अ एका दिवशी ठिक आहे म्हणजे समोर जे दुःख ऐकून घायचं जरा जरा ऐकते मी मला दुश ते नाय ऐकुस वाटत परत ते असं आहे. हा हा कंटाळवाणाच होतं म्हनजे काय बोलू मी अस पण मी बीसी ग्रुप चालवते पण ते मी महिन्यातुन एकदा ते फक्त त्यांना भेटाय सर्वांना आणि तेच ते तेव्हाच ते काय ते फक्त कलेक्शन करून सगळ देते एक मेकला निघून येतील लगेच असं थांबत नाही त्या बायकांचा ग्वाशिप चालेल असतां हि गेली की ती गेली की पण आपल्याला जमत नाही ते.
तर एखाद म्हणजे रोज रोज रोज रोज एवढा वेळ हे घालणं पण नाही ना चांगलं माझं तर मत तेचऐ मी आता म्हणजे आली की माझ्याकडे असला ना वेळ मी मस्त घरातले काम करत असते किंवा ए करत असते मुलगा येईपर्यंत म्हणजे पण नाही मला पण ज्या त्या आवडतं नाही कि हा जा शेजारी जा ती बिचारी थकलेली असते आपण आपल्या वेळेनुसार जा ती तिला त्रास द्या मला या गोष्टी नाही आवडत जास्त नई ओ म्हणजे कधी एक आठ पंधरा दिवसांतना महि घरातल्या घरात ठिक आहे ना आपल्याला पण वाटत ना की रूटीन रूटीन रूटीन चेंजवायलाना तुम्हीच आता स्वतःला बिझीज करून ठेवले त्याच्यामुळे ती ते खूप चांगलाय ते खूप चांगलेत ओके चालेल. चला बोलुन छान वाटलं ताई तुमच्याशी चालेल चला थँक्यू.